अळ हॅलो मॅडम हा मॅडम आवाज येतो हॅलो हॅलो आवाज येत तो तुम्हाला माझा
हो येतो ना
हॅलो हा ठीक आहे ठीक आहे हो हो येतो येतो येते क्लिअर आणि कॉल कट करू नका जरी आवाज नाही आला तरी मधून मधून का होतो कधी ॉब्ले तर मग ए दोन हा ब्रेक होऊन जातो म व कट नको करू बोलण चालू ठेवा तुम्ही ठीक आहे ठीक आहे आपण सुरू करूया कसल्या विषयावर तुम्हाला बोलायला आवडेल आता
आता आपण म्हणजे कुठं जायला आवडतं फिरण्यासाठी उठ
फिरण्यासाठी हा फिरण्या ठीक आहे तुम्हाला फिरायची आवड आहे का
हो फिरायची आवड आहे म्हणजे आम्ही बायका बायका फिरायला जातो तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी हो
सगळ्यांना आवडत पण क काही लोकांना देधर्म म्हणजे असं फिरायला जायला आवडत तर काही हा काही लोकांना पिकनिक म्हणून असं धबधबा वगैरे असं ठिकाणी रम्य ठिकाणी जायला आवडत तर ह काही लोकांना पार्क म वगैरे जाय प्रत्येकाच हस वेगग असत पण फिरणं असं आहे कि ते प्रत्येकालाच आवडत ते ठिकाण वेगळं असल हा
नवीन पर्यटन कुठे आहे असं म्हणजे आम्ही महिला शॉपिंगला वगैरे जातो जिथं असं नवीन काही बघितलं तिथं जातो
शॉपिंग तर प्रत्येकाला जाव महिलांचा विषय असा आहे शॉपिंग बोलल्यावर म्हणजे ती कसली अस किती घरात साड्या असल्या काहीतरी आपण जाणारच लगेच हा
आणि परत असं नवीन कुठ हॉटेल असलं तिथं नवीन डिश ट्राय करायला जातो प्रसिद्ध असो परत देवाच्या ठिकाणी भरपूर ठिकाणी जाऊन आलेलो आहे आम्ही
नाही म्हणजे फिरायला पण तुम्हाला म्हणजे असं तुमच्या फॅमिली सोबत जायला आवडत तुमच्या मित्रमंडळी सोबत आवडत म सोबत आवडतं
मैत्रिणीं सोबत पण फॅमिली सोबत पण पण मग फॅमिलीत कस केव्हा जाता केव्हा नाही मैत्रिणीमध्ये थोडी मजा असते आपण एन्जॉय करू शकतो फॅमिलीमध्ये तस एन्जॉय नाही होत
हम मैत्रिं सोबत गेलं की कसं आपल्याला दड णत आप एकुतो आपल्या रिलेटिव्ह मध्ये गेल्या तर मग आपले हे आपले धीर वगैरे असले क हा किंवा सासू सासरे असते कोण असते तर मग आपल्याला एक
हा
दडपण असत की आपण खुलून अस एन्जॉय नाही करत किती असलं तरी हा मैत्रिणी सोबत असला कि दंदा म पण दंगा म्ह हसिक मजा ते अंताक्षरी लावायच अगदी आम्ही जर बसनी वगैरे गेल ना मग ते बस त्या स्पॉटला जाईपर्यंत अंताक्षरी खेळ जायचं आणि मस तिथे गे कोणच असतो ना कारण कोण बघायला नसत आपण काय म्हणजे आपल्यातलं जे सुप्त गुण बोलतात ना ते त्या वेळेला तिथे आपले कॉमेडी करणं कोण काय करणं
तसं फॅमिली सोबत नाही येऊ शकत ना नाही तर फॅमिली सोबत पण जायला आवडतं पण मग असं एन्जॉय नाही होत आपल्याला तेवढा पा
ज तेवढा आपला मर्यादित असतो आपण ना फॅमिलीसोबत गे
तेस्तर
कस असतं म काय होत आपला मानसिक ताण असत तो आपला जातो आपण एक फेस होऊन परत वेगळ्या मुं येतो कारण आजकाल असं कामाचे दगदग जे आपल्याला आहे म्हणजे काही माणूस ह कस प्रकारच त क ू नका आप सकाळी उलबा कर मुलां शाळेत सोड जाण येण त्याच्या दगदगीत अस आपण थोडस ला गे आप खक् होऊन येतो हा आणि माझ्या म तर मला तर अस क प्रत्येकाने हे म्हणजे आपण चार महिन्यानी सहा महिने जस आपले कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे आपण थोडफार कुठरी फिरायला जायलाच हवं ह मिनिमम एक आपलं काय शंभर किलोमीटर असेल दोनशे असेल चारशे असल पाचशे कुठेतरी एखादं स्थळ असत ह किंवा जाऊन आला तर मग आपण तो आपला माइंड पूर्ण शऊन येतो आणि पण आपण नवीन मुंडे पुन्हा एक कामाला सुरुवात करतो आपल्या लाईफला
हो तेच तर तुम्ही ज
जवळजवळ दिवस फिरायला गेलेले मी परवा चाली संध्याकाळी घ फॅमिली सोबत म्हणजे आम्ही दोघच गेलेलो मी आणि माझी मिस्टर दोघच गेलो ना आ केरळ टूर केली मग ते आणि ते म्हणजे अजूनही सकाळी जेव्हा उठले मला तर असं वाटत होतं की मी मुनारमध्येच आहे म्हणजे ते सगळं क्लायमेट आणि हे हा म्ह ते डोक्यातूनच नाही ोटंक तिथेच आहोत बसमध्येध्येच बसलेला आहोत खूप छान वाटला आणि एवढा एन्जॉय पण आम्ही केला
भररू शकतो आपला.
खूप आणि म्हणजे ते अगदी नेत्रसुख म्हणजे म्हणतात ना आपण जे तिथलं घेतलं आणि. े बघितलं डोळ्यात साठवलं सगळं तिथल. सौंदर्य निसर्ग रम्य एवढं सगळं धुकं आणि आमच्या अ हच्या नशिबाने काय तिकडे. जास्त पडत त्याच्यामुळे आम्हाला सगळीकडे मस्त फिरायला मिळालं आम्ही जो बुक करून ठेवलेली की तू डेली घेऊन जायच आम्हाला परत स्पॉटवर. सोडायचा की तो पण मुलगा खूप छान होता आणि म्हणज एन्जॉय करतच. आम्ही सगळ करत होतो.
तसं आपल्या घरी किती फि वातावरण असलं तरी आपल्याना असं वाटतं ना मना. नाहीब्यां आपण कुठे गेल.
हा बाहेर जायला आणि म्हणून मग मग आम्ही. तर आम्ही तशी जात असतो समजा मी तर म्हे जात असत मित्र मा. मैत्रीणी सोबत किंवा माझे ऑफिसच म्हणजे असं कधतरी वतात एका ट्रिप आम्ही कुतरी सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं किंवा काय. चालु असत हा किव्हा अक्कलकोट कठ. म्हणा असं देवाच किंवा पालीला म्हणजे आमच्याकडे जवळपास जसं आहे तसं आम्ही जातो.
हो हो.
हा पण आता ही जी मी टूर केली ना लँग. केली एकदंम म्हणजे जवळ जवळ पंधरा दिवसाची टूर होती माजी हा त्यामुळे. ग येता आता. ठरव की ठीक आहे पैसा कमवून तरी काय नुसतंच आपल्याना आपल्या हा.
आपल्या लाईफला काहीतरी एक. सेटलमेंट किंवा काहीतरी वेगळं पण पाहिजे.
हो बर.
तर अस अस ठिकाण आहे स्पॉट कि ते बघत. रातो अस वाट आपण. तिथेच जन्मलो आणि तिथेच मेलो त्याला खरंच काही अर्थ नसतो की तुम्ही. खूप काही बघण्यासारखं आहे मग त्या त्या लोकांच्या आपल्याला. हा. संस्कृतीण्यामुळे काय होत तिथल्या संस्कृतीची ओळख होते आपल्याना किंवा त. तिथ तिथले खाद्य पदार्थ कसे असतात तिथल्या लोकांचं बोलचालन कस. हच्याबद्दल पण माहिती मिळ त्याच. हा म्हणजे जरी भाषा येत. नसली तरी त्या लोकांच पण कळत असत सगळ अनुभव. प्रत्यक्ष हा मग त्यांना भेटल्यावर ती पण लोक चांगली असात.
हो.
कल्चर क इथे आपण बसून नुसतं वाचून एखाद्या बद्दल आपण एखाद्या मत करून घेत नाही. लोक अशी हे लोकांच असं. पण ज्या वेळेला आपण तिथं प्रत्यक्ष जातो हा. त्यावेेळेला कळतना खरोखर प्रत्येक लोक चांगलीच असतात.
तेच.
आणि सगळ्यांचं ह प्रत्येकाच आपल्याला बोलीभाषा कशी आहे काय. सगळंच अनुभवत.
सर्व अनुभवता येत.
फिरायला पण मिळत स्पॉट मिळत गरा. भे क कायु तड क खरेदी कशी आहे तड रेट क आ. साड्या खरेदी केल्या वगैरे मग आपल्याकडे कस आहे तिकडे कसं आहे हा. तिकडच्या पद्धतीच्या कस आहे ह.
नवीन काहीत येतं आपल्याना. आणि परत मैत्री मित्र मैत्रीणीना दाख होयला पण आपल्याना सौस असतो का बघा हे आणलं.
हा आणि कस आणि तिकडचं खाद्याचं पदार्थ पण प्रत्येक वे म्हणजे असं नाही खायचं अस इच्छा होतच नाही. की नाही काहीतरी ट्राय करून बघायला पाहिजे हा चांगलंच असतं आणि रेट पण एवढे नाहीय तिकडचे केरळचा नाश्ता वगैरे खरंच खूप छान मारतो हेल्दी असतो. मला तर खूप आवड हा तिकडे ते अप्पम वगैरे असतात. त्याच्यानंतर येडी अप्पम आणि प्र प्रत्येकाला काहीतरी मॅच अस त्यांच असत की अंड्याच सांबार व्हेजमध्ये बोलाल. तर हा व्हेजच सांबार कांदा बटाटा साधं छोटं छोटं असतं रेट्स पण एवढे नसतात. तिकडे मला-मला म्ह आपल्याकडे नसत. हा चांगल असत. हॉटेलचे वगैरे आणि बर वाटतं म्हणजे ते सगळं खाऊन वगैरे पंधरा दिवस नाही तब्बेत बिडली नाही. आणि पाणी तेन तिकडे पाणी ते गरम पाणी देतात प्यायला जेवण केळीच्या पानावर असत हा आणि त्या पाण्यात काहीतरी औषधे टाकलेली असत अस त्याचा सुगंध पण
येत आणि काढ कलर पण पाण्याचा आणि गरम पाणीच देतात म्हणजे त्या क्लायमेट ती लोक सुद्धा गरम पाणीच पितात. त्यामुळं मग आप आता ब मी थोडं कुठं गेलं तर लगेच सर्दी खोकला काय पण आता पंधरा दिवस राहून आले पण काही त्रास नाही. अजिबात नाही हा तिथल म्हणजे त्या क्लामेटला जे सूट होतो ते तसं राहायचं नां ते पाणी प्यायचं किंवा ते जेवण खायच तिथ काय आपल्याकडे थोडं खाल नॉनव्हेज शुगर जर जास्त झालं तर मग ऍसिडिटी वगैरे येईल.
तेलाच प्रमाण त्यांचं म्हणजे कमी हे ते
हा नाही त्यांचा कमीच असतो. तर खरंच फिरायला पाहिजेच मला तर खूप आवडत आणि मी तर आता ठरवले जेव्हा ज हा-हा नाही माझी आता मोठी झालीत. म्हणून आम्ही आता वेळ काढला आम्ही आता ठरवलं का आता फिरायचं ठीक आहे मुलांसाठी वेळ दिला. हा त्यांच थोड झाले सेटअप आता आपल्यासाठी थोडा वेळ द्यायचा मिनिमम सहा महिन्यात व वर्षातून तरी एखादी टूर करायची अस ठरवलंच कि ज्याने आपण पण हा फ्रेश होऊ आप हा आणि आपल्याला पण काहीतरी नवीन लाईफ जगणार काय तोच तोच रुटीन काहीतरी थोड जेवाण झाल्यासारखं पण वाटतंय. आहे ना नवीन दिवस
चालेल धन्यवाद
ठीक आहे-ठीक आहे छान आहे. ओके थँक यू